हॅलो हा झाला का नाय चहापानी
तुमच
झालं बघा जरा पाहुणे आलते तेच चा केलं आमच्या सासूनी सर्बत केलं पलीकडच्या
हा
तेच भांडी पडल्यात बक्कळ घासाय लागलोय
हा हा तेच म्हंटलं हो कॉल तेवढं हे करून घेऊया जमलंच तर उद्या मी गावाला जाणार आहे म्हणून म्हटलं म उद्या दिदीच्या वर करा माझ्यावर आज
कारण नंतर आणि गॅप पडतोय ना दोन तीन दिवस हा मग आता आपल्यात आपलं संपूर्ण नंतर बाहेर करता येते पण
आता माझ्याकडे खरं नंबरच नाही कॉल कराय कोणाला
हम हम
आता तुम्हाला पाच झाले दिदीला पाच झाले की झालेच की पंधरा कॉल झाले आणि नंबर कुठायेत मग कोणाला
शेताला
श्वेताला केल्यात तीन डिस्कनेक्टिंग झाल्यात आता कशाला करू उगच
बर मग बघू मा मी आमच्या काकींना विचारतो तिने जर बोलणार असल तर त्यांना करा म तस कोमलताई बोललेत की
तुम्ही काय केलं लोग आउट करून तुमच्यात
हा अहो अकाउंट लय झालंय नंबर अस कसं अह ह दादांचा ते नंबर हायेत ओ सारखं कसं ओटीपी ला फोन लावयचा असंच होतय ना लॉग इन करायचं काय नाय घेत तो सोडा तुमच्यासाठी घेतो शेवट शेवट घेतो आधी मेन मेन ह्यांच पूर्ण करून घ्या शेवटचा पाच कॉल ठेवा माझ्यासाठी
बर बर खर तरी सुद्धा ना कमी पडतेतच काही अकाउंटला माझ हेच राहिले नाही तरी पण कोण भेटते काय नाही विचारत
हा शेत शेताच ला लांबच च गाव असल्यामुळे शेताला कॉल लागना काय
काय होतंय कोणास ठाऊक नाही लिमिट सांगा हे कोन तिकडे त्यांना कालच जाईत नाही
ह काल तस झालं हो माझा एक मिस झाला म तरी पण मी मेसेज केलता कॉल करायला
हा
तुमच आणि लक्षात आलं ते बोललेलं आस आसच तुम्ही म्हणल्यासा म्हण आणि म्हणले वेस्टच जाणार म्हणलं केलं तरी चहातेन झाला
अच्छा
चहा होय चहा झाला सरबत झालं धा आट वस्तू खाल्लो भांडी जास्त पडली ती घासावी म्हटले आधी
हा हा
पोरग्याला जरा मॅगी करून दिलीय
हा हम हम आमचं पण चहा पाणी तेन झालं आणि दुध काढून झा आलो आई नाही तर त्यांनी जायला लागतय दुधाकडं आणि आता येऊन आता घरातला आवरायचं घरातला अजून काय आवराय नाही जेवण पाणीे ते चालू मुलगा? हॅलो. हॅलो. हॅलो.